हॅलो
हॅलो
काय ओ बरं नाही का?
नाही ना
काय झालं?
सर्दीच झाली.
हा का हा काय म्हणता बड्डे म्हटले या आमच्याकडे. चप्पल अ चल बड्डे का बड्डे बड्डे
ह कोणाचा बड्डे आहे? अच्छा मुलाचा तुम्ही त्याच्यासाठी फोन केला होता का?
हा म्हटलं यांना सांगून देऊ बड्डे आमंत्रण देन देऊ म्हटलं हा पोर - ये ये आणि नाही त्याला पोर सगळे ये.
हा
ते सजवताय डेकोरेशन वगैरे करताय म्हणून म्हणतात तुम्हाला आमंत्रण देऊन दे बड्डेचं असं.
अच्छा, अच्छा ठीक आहे काही पार्टी वगैरे.
हा पार्टी आहे ना जेवण आहे ना संध्याकाळी.
आजच आहे का बड्डे कधी ये.
आजच आहे संध्याकाळी सात वाजता.
सात वाजता बड्डे अच्छा ते तुम्ही स्टेटस टाकवता त्यांचा का
हा हा त्यांचाच बड्डे ये छोटा आहे तो. हा त्याचा वाढदिवस आहे म्हनून म्हणलं आता झाला तो. सात आठ दहा वर्षाचा म्हणल करावा बड्डे आता नाही का बारसं काही केलं नव्हतं मग वाढदिवस. करायचंय म्हणून म्हणलंय आमंत्रण देऊन देऊ बर्डेचं. म्हणजे आता येता का नाही विचाराव म्हटलं. बर नाही
हा बोलली मी तिला पण बघते आता काय म्हणत? ते काही नाही सांगते तसं की काकूंचा फोन आला होता म्हणून.
हम् सांगून देताना का त्या ताईनी फोन केला होता. म्हण हा, काय म्हणता? काय चाल
काही नाही पाई आता दवाखान्यात जायचं आम्हाला तेवढा तुमचा फोन आला.
कुड चाले दवाखान्यात.
हे इथेच जवळ आता जवळ सर्दी खोकला झालाय. तर बघू काय?
हा वातावरण चेंज झालं ना त्याच्यामुळेळे झालं वाटत ना.
हो दोंनदा होताता लवकर. पाऊस नाही पडला ना आता जुलै महिन्यात पाऊस चालू झाला.
हम्म आओ तिथे सेल पण लागलेले आहे त्यांना सांगा त्या ताई ना.
हो का तुमच्या इथे मानसून सेल लागला असं सांगू. बर ठीक आहे, चालेल बाकी अजून काय म्हणता.
हम् का त्यांनला, हा बोला ना काय म्हणता अजून?
तुम्ही जाऊन आले का सेब मध्ये?
हा नाही नाही मी नाही गेली म्हणतय लोक जा लागल आहे म्हणून म्हणे.
मग तुम्ही जाणार असेल तर मला फोन करा मला पण कपडे घ्यायचे होते. साड्या वगैरे घ्यायच्या आहे आणि काही जीन्स जीन्स घ्यायचे आहे.
जीन्स हो का जीन्स कशाला घेता? आता पोरींना आता तर पोरीच्या लग्न होईल तर कशाला जीन्स घेताय आता.
लागतात जिन्स
ह का हम्म बघावं लागेल त्याच्याकडे हा आहे का नाही आहे काय मा बघाव लागेल आता त्याच्याकडे अजून काही काढलेलं नाही म्हणताय काढणार आहे. दोन दिवसनी आज तर काही गेलो नाही आम्ही पाऊस चालू होता. बघू म्हटला. आता थोडे आस्त चतुर्थी आता चतुर्थी झाली का संध्या उद्या बिद्या जाऊ म्हटलं मग उद्याने तर परवा.
हां
मग तुम्हाला कॉल करते मी सांगून दे तुझ्यायला.
हो हो ठीक आहे सांगते मी तिला अजून काय बर नाही वाटत आहे. बर वाटलं का मग एकदा घेऊन जाईन नाहीतर तुम्ही असं सोबत तर तुम्ही घेऊन जा. तुम्ही जाणार आहे तेव्हा.
हम्म एवढ्याला पण जाणार आहे आम्ही, आम्ही त्या सगळ्या बीशी च्या बायका वगैरे सगळे जाणार.
अच्छा ट्रिप नाही काढली का यावेेळेस पावसाळ्याची.
ना जायचंय त्रंबकेश्वरला. पण वेळ नाही मिळून राहिलाय काम चालू आहे जरा घरातली. थोडीशी
अच्छा अच्छा! तुमचं झालं घराचं काम मी असं ऐकलं तुम्ही घ घर बांधताात हे,
बाकी आहे आमचं घराचं काम ते स्टाईलवाले भाऊ काय आले नाही ते कुठं गावाला गेलेले हे वाटतं, व दुसरीकडे काम चालू यत काही आले नाही ते अजून आल्यावर का कळवतो म्हणे मी म्हणे तर बाकीच सगळं झालेलं आहे, फक्त लावायचेच आहे तर ते त्याच्यासाठी महिना होऊन गेला येतो येतो येतो त काही आलीच नाही ती.
अच्छा ठीक आहे बड्डेला कोण कोण आहे तुम्ही सगळे म्हणजे, का बाहेरचे सगळे आहे का?
नाही नाही बाहेरची नाही आम्ही आमच्या घरातलेच आहे आणि पोर आहे आमच्या गल्लीत ले आणि शेजार पाजारच्या बाया आहे. दहा बारा जण आहे पंधरा एक जण आहे पंधरा वीस जण आहे. स्वयंपाक करते मी. हं
मेनू काय ठेवलाय जेवायला काय?
आम्ही ना गुलाबजाम केलेले घरीच केले गुलाबजाम मस्त, मसाले भात छोलेची भाजी आणि ते पुरी नाहीतर पोळी असं चाललेलं आहे आणि पापड लोणचं असं काहीतरी करू म्हटलं, बड्डे ला आता एवढा कधीच बायका आम महाग लागल्या बोलवा आम्हाला बोलवा म्हणून म्हट चला कराव म्हग नाही का. बटाटे वडे करणारे आमच्यातई गरम गरम. बस एवढच वस्तू ठेवले बाकी काही नाही केलंच असत बर्डेच,
आणि ती समोरची येते का तुमच्याकडे आता?
नाही ती. पोरगींना नाही येत बाई आता एवढ्यात नाही येते बंद झाली तिला काय झालं काय माहिती नाही येत ती आमच्याकडे आता. ह नाही नाही तिला काय झालं का मीहित. नाही येत ती तिला नाही बोलवलं तिला आमंत्रण दिलं पण ती नाही येत. तिला दिलो होतं आमंत्रण.
काही नाही तुमचा फोन आला मग काय तुच्याशी बोलत बसले आता पाऊस चालू झाला नेमकीे दवाखान्यात जायच होत. आता काय म्हणू संध्याकाळी बंद होऊन जाईल परत. पाऊस चालू नाही एवढा पावसात कुठे जाता. हो खूप पाऊस चालू आहे आमच्या इथे.
इकड आहे पण बारीक बारीकच जास्त जोरत नाही एवढं,
आमच्या इथे काही अजून जोऱ्यातच चालू आहे. अजून काही उघडलेलंच नाही. उघडल्यावर बघ नाहीेता आधीच आजारी त्याच्यात अजून पाऊस लावायला तर आजारी पडायला.
हा बरोबर आहे ते काय फिरायला गेले होते म्हणे कुठ तरी म्हणून आजारी पडल्या वाट का ते कुठं गावाला गेलेले ते वाटत.
फिरायला प आज आज आज का कालपासून फिरायला चालू केलं त्यांनी फक्त. त्याच्यात ते गार वारं लागलं असेल ना सकाळचं.
हा हा मग त्यांना सहन नाही होतं मग कशाला जायचं ना त्यांनी पण. गप झोपून घ्यायच हा बरं घरी. तब्येत आपली अशी तर मग कशाला फिरायचं हे करावं ना.
पहिले वातावरण नव्हतं काय पावसाचं फिरून बिरून आले वाटतं. तर मग नंतर पाऊस पडायला लागला.
हम्म जोरदार पावसामध्ये वल्ले झाले असल चांगले म्हणून तब्येती बिघडून घेतल्या. एक तर किती दिवस झाले त्यांचं पोट दुखत होत. पोट बर झालं आता आता हेच सुरू झालं का? ह् नाही तर काही खाल्लं बिल्ल असेल हो आईस्क्रीमबिस क्रीम गपचूप गपचूप म्हणून सर्दी होऊ लागली त्यांना.
नाही नाही आज सकाळी पण म्हणे की आज सकाळचा फिरणं झालं का.
हम्म
रात्री पण एक चक्कर मारायला जात जाऊ म्हणे.
हा जायचंय ना मग त्याला काय झालं.
हा मग संध्याकाळी काय खाता येईल सकाळी कुठे काय खाता येणार.
मग संध्याकाळी काही खाऊन यायचं ना आईस्क्रीम ज्यूस वगैरे राहतं मग पिऊन यायचं. म्हणजे सर्दी कमी होऊन जाईल बाबा त्यांना म्हणा असं.
हो असत ना असं कुठे कुठे जर जास्त सर्दी झाली ना तुम्ही आईक तर तुमची सर्दी निघून जाते.
हो म्हणता बाई काय काय जण असं.
काही काही लोकांना त्याच्यामुळे फरक पडतो गोळ्या नाही घेते आईस्क्रीम खाऊ
हम्म
बाकी अजून तुमचा काय चांल
काही नाही चाललंय आता स्वयंपाकाची तयारी झाली थोडा स्वयंपाक होताला. थोडा बाकी आहे काही गरम गरम वडे काढायचे चालले. म्हणटलं यांना आमंत्रण एकदा देऊन घेऊ, मग परत आपली काम करायला सुरुवात. करू
टाइम काय सांगच
आम्ही ना आठला या ना तुम्ही. सातला बर्थडे करून साडेसातला सात आठ ला आठला या तुम्ही जेवायला. घरातल्यांना सगळ्यांना सांगा जेवायला या म्हणून.
बरं ठीक आहे आणि पोरगा कितवीतय.
पोरगांना सातवी आठवीती होता.
अच्छा मग मी शाळेच्या वस्तू आणू का? पैसे देऊन टाकू.
तुम्हाला जस जमेल तसं करा बाई आता आम्ही-
तुम्ही सांगा मला-
नाही नाही. तसं काही हो, नाही नाही नाही नाही.
पैसे कामात येता - लहान पोरग आहे म्हणून म्हटलं शाळेच देऊ काही कामात येईल.
पूर आणलंय. आता शाळा चालू झाली ना वह्या पुस्तकं सगळे घेतले गेल. हा. नाही हो, तस काही नाही हो ताई तसं नाही. तुम्हीयेऊन जा. तसं काही नाहीये. येऊन जा तुम्ही.
येऊ आम्ही. यायचं आहे पण एक - असत ना लहानपोरांना, पैशाचं त्याच्यामुळे - पैशाचं आणि ह्याच वस्तूचं-
बरं चालेल ठीक आहे. या आता तुम्ही मग बघू आपण.
बरं नाही तर, मग त्यालाच घेऊन काहीतरी घेऊन येऊ असं काहीतरी करू.
हा चालल. काय म्हणता अजून? काय चाललं?
काही नाही बाई बस. मजेत. तुमचं? तुम्ही जाऊन आल्या का? कुट फिरून बिरून आल्या का? सुट्ट्यांमध्ये.
नाही नाही यावेळेस गेलीच नाही मी कुठेच सुट्ट्यांमध्ये नाही गेली वाळवण पण नाही झालं आमचं काम चालू होतं- वाळवण पण नाही झालं. काही नाही सगळं राहिल काम अर्धवट. चार- वर्ष झालं काम चालू आहे घराच. तर होईनाच ते. मिस्त्रीच येत नाही नुसते पळून पळून जाता येत ते मिस्तरी.
होऊन जाईल. होऊन जाईल. लवकर होऊन जाईल.
पण कंटाळा येऊन गेलाय आवरुन आवरून नुसतं. सामान इकडं ठेव तिकडं ठेव. सिमेंट ओलं व्हयं कुठे काय होतं. नाही ना येतच- नाही आहो, फोन करून करून दमलेयं ते नुसते येतच नाही ते लोक लवकर. काय करावं काय समजना. आता काय माहित? दिवाळीपर्यंत होत का नाही? अजून रंग आहे. अ खिडक्या आहे स्टाईल आहे. परत तुमाला सांगू घासायचंय भरपूर काम आहे.
स्टाईल झाला का चॉईस?
हं स्टाईल झालं चॉईस घेतल्या. आणलंय ते घरी आणून पटकलंय पण त्याच्यावर - कुत्रे बसू राहिले ते कुत्रे ताण देऊ राहिले हो ते.
अच्छा. तिथे काहीतरी करा ना. ते एक कुंकुवाचं पाणी करून ठेवा ना. म्हणतात बाई कुत्रे पळतात पळतात. पण आम्ही केल होत पण काही झालं तर नाही. अजून कुत्र त्याच्या जवळ जाऊन बसायचं.
हा का? नाही ना, आमच्याकडे नाही ना ते काय नुसतं वैताग आणलायं बाई. आणि पाऊस बी येवू राहिला त्याच्याने सगळं भिजून चाललंय वस्तू आमच्या डोक्याला टेन्शन येवून- बस फोन करू करू कंटाळा आला आम्हाला ते माणसं-
त्याला असं काहीतरी कपडा बिप- ड्याने झाकून ठेवा. म्हणजे कायं? खराब नाही होणार काही, पाणी बिणी नाही लागणार.
बाकीच्या तरं घरातच ठेवल्याय आम्ही. पण बाकीच्या बाहेरच पडलेल्याये मोठमोठ्या आहेत ना त्या. तर त्या बाहेरच पडलेल्या आहेत. त्या तर ठेवायला चान्सच नाहीए आम्हाला. कुठं ठेवणार? एक तर घर पाहिलं छोटं आमचं त्याच्यामध्ये -कुठं ठेवणार ते ना? पाण्या पावसाच.
अच्छा. ते पण आहे आता काय करणार? बाकी अजून काय चालू?
मजेत.
करू का तुम्हाला थोड्या वेळात? सांगते तस मम्मीला फोन आला होता म्हणून.
बरं बरं चालेल ठीक आहे. या गं बाई जेवायला बरं का. चालेलं चालेलं चलं. बाय.
बाय.